हॅलो.
हॅलो.
हा बोल की.
आवाज येतोय काय.
या लागलं की क्लिअर यायलाय.
क्लिअर येतोय ना हा, काय कराल्या?
काय नाही आता फराळ केलो आणि बसलेलो, हं उपवास
हो होय, आत्ताच खाल्लं मी पण. होय, होय झालेलं, झालेलं आलं जरा असं खाल्ल्य तोंडाला बरं वाटलं ते
जरा ते मिरची घातले ना त्यात
हा
म्हटल आणि
लईच हे व्हायलत तोंड वगैरे तेन असं कडूच काय खायल ते कडूच लागयला लागलय
हम्म ते जरा हा तापामुळं तसं होतंय आणि तर तोंड कडू लागाला क नाही ला लसूण खायचा
अम ते तसा कधी कच्चा खाय नाही त्या मग
नाही भा भा भाकरीवर कनाई जरा चटणी घ्यायची आणि चटणी, भाकरी आणि लसूण हे तिनी खायचं म्हणजे त्यानी कडवटपणा आपला जो तापामुळे जो कडवटपणा आलेला असत कणी पूर्ण ती लाळ तयार झालेली असत्या कनाई
हम
हम् ती सगळी कनाइ जाती त्याच्यामुळे
तर काय
मग आता काय कमी वाटतंय नव्ह जरा
आता जरा असं कमी वाटाला लागलय औषध तर काय सारखा घामच सुटायला लागलय अंगात काय कळना झालय
जेवढा ताप जेवढा ताप आलता तेवढा ताप येणार आता
होय तसंच आता वाटायलाले होणार बहतेक ताप लय होता दोन दिवस काय तापान हैराण केलं तोंड सगळं कडू या वातावरणान सगळ सगळ्यांची तब्येत बिघडायला लागल्या सगळी जरा कमी आसपास सगळी सगळीवरच आजारी आहेत घरात प्रत्येक घरात आजारी आहेत तर काय ह्याच्यात काय दुसरं करू पण काही शकत नाही ना ह्यात दुसरं काय
होय दुसरं आता हे व्हायरल इन्फेक्शन आहे त्यामुळं काय मांजर पायरीवर बसलय वर बोलाव
तेच की ह्या व्हायरल मुळं तेच आता हे आम्ही दोन दिवस आता ऊगच ते डोक्यावर पट्ट्या वगैरे ठेवलेल हे तेन त्यांची तब्येत बिघडली आता जाम झाली आता ते
ते एकमेकाच्या वासाना ते येत हेच ते आणि पोरांना हे करा म्हणाव लांबच बसा म्हणाव जरा
होय तेच त्यास नी स नाही त्या सेपरेट साईड ला झोपवलेले आणि मी पण दोन दिवस आताच होतो बेडरूम मध्ये हि बाहेर होती आता हेनी तो दुसऱ्या रूम मध्ये गेल्यात मी आहे अशी बेडरूम मध्ये. खायला या पोरांचं काय त्या उगाच पोरांचं शाळेचा काय तुम्ही टाकलं तो.
होते ग, व्हायरस होते आणि सगळी कडे तेच सुरू आहे. थंड आणि थंड वाजून ताप यायला लागला.
हो वातावरण लय बिघडायला लागलेय.
हम्म
बरं का?
शिंदे कोण आहे? हॅलो! काय नाही, हा बोल की?
मला वाटलं आणि कोण हॅलो म्हणाले.
नाही ते मग त्या फोनवर फोन आलाय.
हा हा ह
हम्म तुझ माहिती.
हा कामाने आता उद्या उपास.
होय, उद्या सकाळीच की.
हम् हम ह
मग काय म्हटले ग मगाशी?
नाही नाही.
हम्म हम् मला वाटलं. काय विषय वेगळे काढताय की काय? हॅलो!
मग हम् जरा असं मधी मधी ह्या रूम मध्ये नेटवर्क प्रिसर गेलाय. तसंच होतंय, मधलं जरा असं होय.
नेट येत नाही नाही.
तसच होते ते समोरच्याला ते जरा मधन जाताना ऐकू. ऐकू जाताना मधे मधे असं जरा. होय काय माणसं ह्यात.
त पांघरून घेऊन जावा की.
तस झालंय वय कानी.
फिरायला अजून आहे की.
सध्या काय धबधबा काय बघते रे या धबधब्याला गेली माणसं. स्टेटस आहे. ह्या धबधब्याला गेलो इथं कच काढली. आम्ही आम्ही काय स्टेटस लावायचा.
आजारी पडलोय म्हणून
आम्ही लावायला पाहिजे होय तुझ्याबेडवर आहे हिला सलाईन लावली त्यात हे इंजेक्शन सोडलंय.
अगं खरं सांगू काय आता आमचं. गाडी नाही म्हणून आम्ही घरात आहे. काय जर गाडी असती. तर हेनी काय गप्प बसत नाहीत, गप्प बसत नाहीत हेनी.
होय तर काय! अ तस झालंय तर खुळ्यागत. मी विचार करतोय, अरे म्हणतोय माणस कसली सुट्ट्या. हां, जात्या ती काय, फिरत्यात कसलं स्टेटस लावत्यात पाण्यात भिजलं हे झालं. आम्हाला कशाच पाव, पावसाचं पाणी लाग म्हणून बाहेर कपडे धुताय. धु
अरे व्हायरस व्हायरस काय, सगळा सोडून माझ्याच अंगात आला व्हय.
ये नाही सगळीकडे झालंय गं. सगळीकडे झालंय, त्या वो आपण ज्यांच्या संप संपर्कात आलो असलं, त्यामुळं आपल्याला ते हे झालं असलं.
खुळ्या सारखं सगळं झालंय गं. बेकार बेकार खरोखर तब्येत बिघडल, बिघाडली की लय बेकार हे होतय.
वाटतंय होय कणी.
असं लय हतबल झाल्यागत होतय करण्याची हिंमत
होय,
मनात इच्छा असते पण आपण करू काही शकत नाही लय खराब वाटतेय मला तर ते ये आजारी कुटली नकोच वाटाय लागलंय ते. कधी येवढी उठ
नाही लई भयानक, म्हणजे हां तसच होतंय ते आणि ते पोरं बाळं बेवारस असल्यासारखं वाटतंय बई. व्हय कणी, मला तर अनुभव आलेत. त्यामुळं मी जास्त, जास्त आजारी पडायला बघतच नाही.
आता ते थोडीच का नाही, अरे पण मला ना. मला परवा दिवशी एवढं वाटलं नाही काय. अदोगर, ही असं गोळी खाल्ली दुपारची आणि असं थोडस वाटलं म्हणून गोळी खाल्लेली वाटलं नाही एवढं होईल अचानक नंतर पासानंतर मला अचानकच लयच जाम व्हाय लागलं सगळं मग झोपले मी.
तु गोळी खाऊन परत, पर तू आता आपण बसलेल तुमच्या घरात माहिती आहे? अ म्हणजे पॅक होऊन बसल्यालीस तू, त्याच्यानंतरच तू गेलीस ना तिच्यासोबत.
हा मगं तेच की गोळी खाल्ली आं त्याच्या आधी खाल्लीली. आणि मला मग त्यावेळी जरासं कमी वाटलं म्हणून मग आणि मी जाऊन आले आणि जाऊन आले आणि नंतर आले आणि मला बहुतेक वाटतेय ते वाऱ्यातन वगैरे आल्या
हां, ते रिॲक्शन झालं तुला. तू, गुळी खाऊन तू निवांत थांबायला पाहिजे होतीस घरात.
झोपाय पाहिजे होतीस एक तास दोन तास झोपाय पाहिजे होतीस. नंतर वाऱ्यात गेले आणि जे आलो तेंव्हा मला सगळं हात आणि पाय थंड झालेलंत आणि अंग गरम डोक लय जाम झालत लयं आणि असं नुसतं थरथरलालत. आली होय, मग झोपले ज्याम अंगावर घेऊन झोपलेली हेनी काम झाल्यावर मग बघितलं तर लयच होतंय आणखी मी, मदत चल दवाखान्यात तेव्हा त्यांनी डॉक्टरांनी दोन इंजेक्शन दिली. अं, दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री दोन वेळा गोळ्या दिल्या उठवुन उठ गोळ्या दिल्या.
पण सकाळी ना झोपल्यामुळे वाटतं असं मला वाटलं की बाबा हा मी आता जरा ठीक झालीय. त्यांना म्हटलं नाही मी काय झालंय कमी आले. गेलेत मी उठून ब्रश करून आवरून वगैरे जरास चहा घ्यायला गेले. जरास प्यावं म्हटलं चहा करून बघुया तरी. चहाचं भांड ठेवलं ते माझं अंग थरथराय परत चालू झालं. मग म्हंटलं मला नाही कमी आलं, हां. मग म्हटलं माझ कमी याय नायी मग आणि मग ह्यास्नी फोन केला म्हटलं काय पण असु या म्हटलं तुम्ही घरला मला परत लयी झालय म्हणंल, मग आलो ते दवाखान्यात गेलो तर डॉक्टर म्हणला ताप बीप काहीच कमी येईना आहे तसंच सगळं ते वाटयं लागलंय.
मग त्यांनी सलाईगं लावल्या दोन सलाईगं त्या दोन सलाईन मधनं कसली कसली चार इंजेक्शन. अन् त्या तापामुळं डोकं एक लय दुकालतं कसलं.
हा ताप असला की जरा डोकं ठणकतंयचं.
व्हय व्हय, अन् नंतर हे झालं सोड. नंतर जरा एक त्यावेळी मला झोपचं हे येईना सलाईन लावली खरं झोप लागेना. रात्री मला परत सहा वाजल्यापासून रात्री उलट्या चालू झाल्या आणि उलट्या चालू झाल्या. ते दहा वाजेपर्यंत उलट्या करालतो मी काय कळना काय व्हाल तं ते माझं मलाचं काय कळना झालतं. मग दहा वाजता नंतर हा, आं?
लवकर दवाखान्यात गेलीस म्हणून बरं झालं की.
बरं झालं होय नंतर दहा वाजता मी जरांस अं वरण आणि चपाती खाल्ली तशीच दाबून. वरण चपाती खाल्ली गोळ्या खाल्ल्या आणि परत आणि तोंडातून अशी जरास झेंडूबाम तेन लावून घेतला आणि झोपले. गोळ्या तेन खाल्लेल्या मग मला ना एक तासाबरानं घाम जे याय चालू झाला. मग मला हलकं पडल्यागत वाटायला लागलं जरास मग घाम याय लागल तसा.
हम्म.
मग काय रात्रभर पण घाम आलाय आणि दिवसा पण गोळी खाऊन झो पल्या घाम याय लागला आणि आता पण असे बसले की घाम असा सुटल्यागत होतोया. मग जरासं जरा हलकं म्हणजे वाटतंय खर आंग थरथरतंय असं पूर्ण आ जून अंगात एनर्जी नाही आसं वाटाय लागलंय.
आशक्तपणा ग.
होय खरं लयी पॅक झालंय.
घाम जाऊन जाऊन क णी ते तुला ते आशक्तपणा याय लागलायं.
खरं एवढं कधी नव्हतं व्हायला ह्यवेळी कस
तेच लई दिवस पडली नसतील ग तू आजारी.
म्हणून असल?
म्हनून एकदम निघलं असल सगळं.